हॅलो हॅलो
हो हा बोल की
जेवलीस काय?
जेवले जेवले. जवले की तू.
हो मी पण जेवले.
नेहमीचंच की भाजी, चपाती, भात.
हम्म.
हम्म तुझं काय चाललं?
मी पण जेवले. भाजी केलेली मसूरची अं हे केलेले डाळ चपाती, बासुंदी. हम्म आणलेली पपांनी, मग हा. भात, वरण
हम्म हम्म. हा हम्म.
मग आता मग आता काय म उन्हाळाच आहे अजून. कसा फिरून आलो जरा
होय. हम्म बर केलेत. हम् हम्
हम् आता म्हणलं काय करायचं? काही चालू आहे बघ, काही ना काही तर आपलं रोज रुटीन काम चालू आहे.
हम्म हम्म
पाण्याचा एक प्रॉब्लेम आहेच.
होय हम् आहे
आता काय दोन दिवस अ साड पाणी येनारे ना हम
त कोण म्हणत? दोन कोण म्हणतय तीन
होय आता सलग तीन दिवस येणार आहे म्हणे पाणी हम् हम्म
त्याच्यानंतर होइना कमी येणार
ह दोन दिवस आड येणार भो
हो
हम्म बाकी आणि काय म्हणत्यात
काही नाही पगनिमांत चाललं आता आवरलं जेवण बसलेले
हम्म हम्म मार्केटमध्ये एक याचे नेलपंच्या शेड केवड्या आलेतय ग वेगवेगळ्या मग हो हो आता ग्लॉस ची ट्रेन ट्रेंड आहे् मला तर हम होय सगळे होय सगळे फुलांचेच आलेत जास्त बोऊ मध्ये तर केवढी व्हरायटी आली.
हो
माधवा रोडला सगळ्या ते पिना क्लोचेस, नेलपेंट सगळे व्हरायटीज बघायला म्हणजे पर्स
होय भरपूर
हो भरपूर व्हरायटी असते बघायला आणि नेलपेंट मध्ये मला तर ब्लू शेड वाट्टे बघ वा
होय.
तुला कोणती आवड तुला वाईट आवडते म्हणजे का इनवि्हजिबल का न दिसणार हा हम् आणि
विसिबल ते एकदम
हम् पाण्यासारखं दिसत वय
होय.
ते काय लावलं नाही लावलं काय दिसत नाही.
हो ग्लोसी फिनिश
चित्र केवढ प्रकार आलेत ग आता हो एवढं भरपूर म्हणजे मध्ये वगैरे केवढ त्याला डिमांड आहे मागणी आहे. हम्म हो हम् आता मॉलमध्ये पण सगळीकडे ऑफर असतात. सगळ्या
होय म मग काय आणि?
होय. आता हेच अ स्वामी समर्थांचा सिनेमा कोणता आलाय गं तो? देऊळ बंद हम्म टू हा बरोबर हू नाही ग अस म्हणालोय.
हो आम्ही पण जायच ता बघू आता, म मम्मी लागली होती मागे जाऊया जाऊया.
जाऊया बघूया. एक दिवस तर, होय सगळे जण प्लॅन करून जाऊया.
होय होय होय.
का पलीकडे उह
कुठे पण? पी व्ही आर कुठेही चालतय काय आता मूवी बघितल्
हो सिनेमा बघितलं म्हणजे मराठी सिनेमा आता सगळे चांगले यायला लागलेत, हू
उ मराठीवर भर आता द्याय लागलेत ग ते हम्म म चांगलं आये ती गोष्ट हम्म्म्.
हम्म. मग मधल्या काळातच जरा बंद झालेल. आता चांगले येतात. सगे
छान आय, राजा शिवाजी पण छा चांगला गाजलाय
होय तो पण आलाय काय हा होय राजा शिवाजी पण आहे रितेश देशमुख हा रितेश देशमुखचा आलंय बरोबर आहे हो हो त्याच त ते माऊली गाणं तर कसल गाजलेलं त्या हच्या त्याच्या पिक्चर मधलं होल भारी पिक्चर मधून तेवढं गाणं गाजलं हम्
म काय
चे पण सिनेमे सगळे छान असतात
हम्म हम्म हम्म म काय
आता मॉलमध्ये मध्ये कपड्यांवर पण कूपन मिळत होते कुपन वर खरेदी हम
न ते एक हे अस सगळ्याची स्ट्रॅटजी
हो ते ग्राहकांना ओढून घ्यायचं एक त्यांच ऑफर लावतात काय काय
ते हो
हम्म हम्
तेच
काही केवढं गेईल तेवढं तेवढच असत होक
लोकांना फक्त ते पाहिजे असते का क
हो भरपूर काय काय निघत हम्म
तीस रंगवाला आली होतीस का
नाही ह नाही असतीलला पोनच अ आज तिला पोनच केला नाही माझ ते ह्याच चालू होत अ पेंडंच स्टेटस टाकलेलं ना मी आणि काय मग त्याची ज सगळ्यां चे फोन कॉलस चालू होते सार के हम्म मंग त्यामळ त्यामुळे मला वेळच मिळाला नाही तिला फोन करायला. हम्म हम् मग आता तिला फोन करून येते कि, बाकी काय नाय. बतेच का फोन करून एक दिवस ला हम्म सांग ते आधी हनी मग घेते असं करते.
ग्राहक तरी असतात ना.
आं होय त्यांना आधी सांगायला लागते ग फोन करून. हम्म, होय. मग काय नाही बाई, आता जेवलो. जेवले जेवले. आपण जेवलो म्हणतो म्हंटल. होणार ना. मला वाटलं आज यायची मंडला वरती कलरला आलं म्हटला बघ्या होय.
ते आता बांगड्यांमध्ये पण एवढी व्हरायटी आली.
होय सगळ्या त्यांनाच. तू करतेस ना ते. चांदीचं लावत्यास कीस
हो, ते नव्हे आपल्या रोज त्या ग, कंडे त्यानंतर ते रेनड्रॉप म्हणून आले काचे मदे मितल मध्ये भरपूर हल्ले प्रकार हल हम्म
हा हा हा
ते पण ब अम्म म्हणजे, अ केवढी व्हरायटी आलीय त्यात पण बघेल तेवढ थोडच. हम, हो आणि अ आता सगळेजण मॅचिंग घाल
मॅचिंग मॅचिंग लाग ते सांग नाव
ना--त्यांना
हाममम
हम्म
उम बाकी काय नाय, नवीन काय करू आता? तेसेस केलत नवीन.
काय केलीस?
किस
चा काय केलीस म्हणलीस? नाही गेल, हम्म मग त्याची काळजी? कशी घ्यायची सांगितली?
आता तिला ऑइलिंग करायच नाइये परत, हे करायच नाइये, काय बर म्हणजे बांधायचे नाहीये आता दोन दिवस बांधायची नाही म्हणून सांगितलंय
हम्म हम्म
किलीप लावू नका रब्बर लावू नका मग ते वॉश घेतला ना ता उद्या वगैरे तर अं अ मग ते एक महिना बरस सिल्क गिल्क ठेवेल अशी गोल गोल करायची नाही ती बांधायची असं सांगाय सांगितलंय म आता बघु आता वॉश घेतल्या नंतर स समजनार गं अ हम्म हम
बरं हम्म
त्या
हम्म हम्म चेहर्‍याचा लूक बदलताय का
हो मग काय तुला फोटो पाठवते कस दिसतंय बघ आणि सांग
हो म म्हटलं थोड्या दिवसांनी जा बाउंस व्हायला लागले ना कि साडीमध्ये फोटो काढून घे स्टुडिओमध्ये हे आठवण पण राहते ग हम् हम् ज बरोबर पटतं
हो
हम्म आता मग काय आवरून झोपायचं
पोर झोपायची तयारी
हम्म हम्म हम्
चालत हम्म ठीक आहे ठीक काय नाही मी- निवांत
बर बर झालं काय? हम्म
हा ठीक आहे.
ओके चल हम्म हा ओके.